बोला कि हा हा बोला बोला
झालं ना लागला तर
होय होय
आता मी कंटिन्यू दोन करून घेत
हा करा कि चालतेय
हा तसे तुमचे दोन झाले ना माझे पण दोन होते
चालेल चालेल तुम्ही अनेक करा मग जर लागला तर मी परत करते
हा हा
तुमच्याकडनं लागलं तर मग तुम्ही परत करा. म्हणजे आज किती होतील तेवढे राहिलेले उद्या मग हो पण कोणीतरी ऑनलाईन असेल किंवा मॅशी मॅश पण टाकायचं नाही असं म्हणत होते ना,
हा दुसरा ग्रुप आहे हो तो तुम्ही त्याच्यात नाहीेत वाटत
हो होय मग बघते थांबा मी ऍड करायला सांगते मग,
हम्म तेचला आणि आमच्याकडे माहितीय शिलाई आपण ड्रेस जर शिवला ना अ मटेरियल घेऊ
हा
तर साडेचारशे पाचशे मग तुम्ही त्याचं पॅन्ट कशी शिवता मग ती पटियाला शिवतात कि ते काय म्हणत आपण पलाजू टाईप शिवतात कि अ खाली ते लेगी वगैरे तसल्या टाईपचं.
हा हा
दार शिवतात कि कसं वेगळं वेगळं शिवतात त्याच्यानुसार मग शिलाई बदलत जाते
हो भरपूर वाढले ना शिवा शिलाई आता
म्हणजे तुम्ही कपडा घेतात विक समजा तुम्ही पाचशे घेतातकि हजार घेतात आणि तेवढीच तेवढ्याच पैशा तुम्हाला आणि शिलाई पण अजून दे
ह त्यापेक्षा असं वाटते की ड्रेस मटेरियल घेण्यापेक्षा घ्यावे आणि मग रेडीमेड घेतलं तर कसं होतं ते फिटिंगला व्यवस्थित नाही बसत मग ते
हम्म
असं होत आता एक एकदा मिळाल
फिटिंग ला टाका त्यांची फिटिंग करा
होय होय ते पण आहे सोडा भरपूर महागाईवाढल्याहं
खूप महागाई वाढली
हो
पण चला आता पण मग शिलाईमध्ये‌ खूप पैसा आहे बाबा
आहे आहे
कारण लोकांना आजकाल ना लोक कपड्यांवरच जास्त खर्च करतात
हा
ह ना जसं साड्या नवीन नवीन साड्या घेणं वेगळ्या वेगळ्या ब्लाऊजच्या काय डिझाईन आल्यातं.
होय होय हे मस्तच
खूप सुंदर सुंदर आधी ते बोटनेक फेमस झालं आता त्या स्लीव्हज मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्लीव्हज
होय होय छान छान आलेयत आता म्हणजे ज्यान्या होत्या ना ते आता परत आलेत
हा खण बघा आधी अ जसं मी बघितलेल आमची पप्पांची आजी होती
हम
तर तिथे खण वापरायची
हा.
होत का तुमच्याकडे खण माहिती का तुम्हाला हा तर ते खण वापरायची ती तर आता बघा आता. तसेच ब्लाऊज आपण शिवायला लागलो
हो आणि साड्यापण आलेत ना तसं आता काटापद्रच्या पण साड्या आल्यात आता काठापदराच्या मध्ये पण आल्या त्या साड्या आता
हो मग ते तर चला फॅन्सी आलंय. हा पण ते जुन्या प्रकारचे जे खण होते ना, तर आता तशी ब्लाउज पण शिवायला लागते.
शिवालागलय होय होय हा पण ते साडी वगैरे घालायला छान वाटतेय ना.
मस्त वाटतात.
होय.
आणि म्हणजे फॅशन म्हणून पण ते खूप सुंदर दिसत. आणि अंगावर पण खूप छान वाटतं.
हा तर होय होय तेच मिळालय. जुन जे फॅशन होत ना ते परत आलंय आता
जुूनच परत आलेलं आहे.
हा त्याचा नवीन ट्रेंड आलायता.
हो नवीन नवीन सिल्क आले आता तर काय चालू आहे माहेश परीची फॅशन चालू आहे ना सध्या
हा होय काय मी काय तेवढं बघितलं नाही सोडा
हो आता सध्या चालू आहे माहेश्वरी अगदी पाचशे रुपय पासून तर पाच दहा हजार पंधरा विस पा हजार इतके मग मग आहेत हो.
तेवढं मी साड्या शक्यतो जास्त नाही खरेदी करत कारण साडी घालणं होतच नाही ना
हा मी पण खरेदी नाही. करत पण मला आवडतात नवीन आता सध्या मार्केटमध्ये काय. चालू आहे नवीन ते बघायला म्हणजे मग
वाटते. नवीन काहीतरी आलं की बघून घ्यावं असं वाटत मग
हो मग कस होत ना आपण सपोज आपण वापरत पण नाही. पण काही काही गोष्टी आपल्याला माहिती तर पाहिजे. कि हा हे आलं होत किंवा हे नवीन आहे म्हणून,
हा हे होय होय.
हम्म आता ज्वेलरीचे पण किती प्रकार आले नवीन नवीन
नवीन नवीन छान आलेत ना, आता पण ऑनलाईन पण बघा किती छान छान आलेत सगळे
म्हणजे तुम्ही आत्ता खरेदी करा.
हा.
आणि अजून सहा महिन्यांनी जे म्हणजे तुम्ही कपडे खरेदी करा किंवा दागिने खरेदी करा. ते सहा महिन्यांनी वर्षभरांनी त्याची फॅशन जुने होते.
होते मग सहा महिने पण आहे. महिना झाल्याची लगेच ती फॅशन गेली आता परत नवीन फॅशन आली असं म्हणतात तु दुकानदार दुकानात गेलेते
तर ते आपण कधीतरी आपल्यापर्यंत सपोज आपल्याला माहितीच नाही आपण ते घालून आपण ते अंगावर साडी ब्लाऊज ते ज्वेलरी घालेपर्यंत ते सगळे शासन जुनी झालेली
ज परत नवीन आलेल्या असत्या जर एखाद्या वेळेस सांगितलं किंवा आपण दुकानात विचारायला गेलो ना ही आ साडी आहे किंवा हा ड्रेस आहे कि हा नाही ती फॅशन जुनी झाली गेली आता ती आता हा नवीन ड्रेस झालाय बघा म्हणतात
हो अस आहे खूप फास्ट त्या मध्ये फॅशन चेंज होतेय सध्या मग काय आणि व्हरायटी प्रत्येकच गोष्टीमध्ये आता दागिने ज्वेलरी पासून तर तुमचं ते केसांच्या हे हेअरस्टाईल पासूनच सगळं बदलतं
बदलत शूज म्हणा सॅडल वगैरे चप्पल हे तर किती छान छान आलेत आता
तुम्ही कसे कपडे घालता मग जशी साडी घात घली जसा ड्रेस घातलेला आहे त्याच्यावर मॅचिंग काय याच्यावर मॅच होत मग त्या प्रकारचे चप्पल बूट तसं घालायचं
होय किंवा सँडल
अ मग त्याच्यावर बांगड्या म त्याच्यावरचा साज पण त त्याला ज शोे आध नवत आध आपण कसही फक्त घातलं की घातलं म्हणून बस बाकी काही नाही
वर काही पण घालत होतो आता चालय ते सगळं बरोबर मॅचिंग पाहिजे किंवा त्या ड्रेसला तसच पाहिजे त्याच प्रकारचं ते शिवून घेतलं पाहिजे हेच्यावर तशीच ओढणी पाहिजे तशी ज्वेलरी पाहिजे असं वाटतंय म्हणजे त्याला मॅच होईल असं पाहिजे असं वाटतंय
आणि पण समजा जस जग बदलतंय तस आपण नाही बदलं तर आपल्याला लोक म्हणजे असं समजतात की हेनां काही माहिती नाही हे किती मागे आहेत म्हणजे हे कोणत्या जगात वावर त्यांना फॅशन बद्दल काहीच माहिती नाही असं नाव ठेवतात लोक ह ना
हो हो ठेवतात ठेवतात त्याच्यामुळ कसं ट्रेंड आलाय तसं आपल्याला पण बदलायलाच पाहिजे
अ्छ हम् बाकी ना अजून तर कसली कसली फॅशन येते काय माहिती
होय होय आता आमच्या पुढं मग आम्हालाच असं होतय आता ह्याच्या पुढं काय काय येईल कायमत आता
अजून मुलांच्या वेळेत तर काय काय बदलेल
बरोबर आणि आम्ही आपण अगोदर घालत होतो तुम्ही तुम्हाला माहित आहेय काय पटियाला म्हणा रिंकल म्हणा ती फॅशनच गेली आहे बघितला आता आता प्रत्येक ड्रेसवर फक्त सिगार पॅन्ट यायला लागलेत
हो
आता ते रिंकल वगैरे फॅशनच गेलील्या ती पट आला म्हणा पटी याला म्हणा ते नाहीतच आता क्वचितच कुठ तरी बघायला मिळते शक्यतो आता सगळ्या ड्रेस वर स्िकार पॅनट चालेत
हो
तेे फॅशनच आले आता लेगिन्स वगैरे आता पूर्णपणे बंदच व्हाय लागलेत.
जे खूप कमी लोक की ज्यांनी कधी म्हणजे. कधीतरी जे ड्रेस घालतात तेच अस लेगीज वगैरे घालत असतील बाकी आता खर जे कंटिन्यू घालणारे तर बापरे. त्यांच्या फॅशन तर जबरदस्त बदलतात मग.
होय, होय आहेच म्हणा ते पण म्हणजे ते जुनेचे जे होतं ना ते सगळं शक्यतो क्वचितच कुठेतरी बघायला मिळते नाहीतर सगळं ते कमी, कमी होत जायला लागलय आता. परत नवीन, नवीन फॅशन ट्रेंड यायला लागलेत आता.
तर काय? आवड आहे पण मग एक आहे कि समजा मुली कॉलेज जातात तर त्यांच्यामध्ये किती चढाव ओढ अस की हा आता ही फॅशन आली म्हणजे आम्ही हेच कपडे घालायला पाहिजे कि मग ते घालून जाणं म्हणजे त्यांना अपमान वाटतो.
हा, होय, असतय सोडा तस म्हणजे कॉलेजला कस ती लाईफच वेगळी असते हो तिथं कसं हा हिच्याकडे आहे म्हणजे माझ्याकडे पण असलंच पाहिजे असं वाटतय. मग ते आपण काही करून घेतोच मग.
ते तर आहेच आणि ज्याची परिस्थिती असली त्याच ठीक आहे हा चला घेत किंवा खर्च पण झाला तरी त्यांना आहे पैसा तर एक वेळेस काही वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाहीये किंवा जे नाही घेऊ शकत. अशा गोष्टी तर मग त्यांना किती अवघड होतं ना पण मग लोक असे असता की नाही नाव ठेवायला काही कुणालाही ठेवतात मग एवढ्या सगळ्यांनाच त्याच्यातून जावं लागत ना.
लागत, लागत, होय, होय ते पण आहे सोडा.
परिस्थिती नसली तर मग माणसाला असं वाटतं ना की आपण ह्या गोष्टी नाही करू शकत.
होय, होय वाढतं सोडा तस पण. त्याच्यामुळं कस पण मला कस असते प्रत्येक गोष्ट आपल्याकडे पण असावीत असं वाटते.
हो तेच ना मग पण मग असं काही गोष्टींना नाही इलाज असत तो आता पैसा असला तर घेऊ शकतो पैसा नसला तर काय करणार आहे.
हा ते पण आहे सोडा.
असं आहे ठीक आहे. मी परत करू का मग तुम्हाला?
हा का. करा, करा.